यायला का आवाज? यायला का?
यायलाय यायला यायला
आता परर्फेक्ट येते. सांगा आता कसं लिहायचंय हे, सांग ना कसं लिहायचं हे?
सहा आता का
हम्म.
लिह ना कार्यक्रमाची सुरुवात अह सुरुवात लि पहिल्यांद आता सुरुवात तू लिहीत ना कशी कशी झाली
तू लिहिलं होतं का नाही लिहिलं का नाही रॉ म्हणजे जे तुह्या हे लिहिलं
मी, म्या काहीच नाही लिहिल.
बाई काय करावं तू काहीच नाही लिहिलं मी काहीच नाही लिहिलं. अरे नकली हाय का सोन्याचं आहे. तेच म्हणलं जाऊ दे. गळ्यातल फोटो पाठ, जाऊ दे काय हे नाही
काय हे नाही
काय नाही, नाही काय झालं?
हॅलो!
आह, हा.
तू ली ना कार्य
अरे काहीच नाही कार्यक्रमाची हम्म एय
हा सर्व विद्यार्थ्यांमध्ये अह नवीन दिवशी नवीन कॉलेजला जाय चा उत्साह होता सर्व उत्साहामध्ये सर्व विद्यार्थी असं काही लिहि ना तू आता तुले माझ्यापडता जास्त आयडिया आहे ना.
हा बरे हाय, हो मी तर ते लिहितेच व्यवस्थेशीर
हम्म व्यवस्थेशीर नाही
हम्म हो बरोबरच लिहतो. तुम्ही काय करता? ही कोणाची वही आहे रे कोण लिहलं हे यांचावर? साहिलदादानं लिहिलं हा इथे पण पाऊस चालू आहे मस्त लिहलय साहिल दादानं
काय लिहिलं मस्त
मस्त लिहिलं म्हणजे उलु उलूच लिहिलं पण बरं लिहिलं काहीच समजत नाही याच्यात आम्हाला सगळं नष्टा करायला जातोर नाही जात तेच ती दुपारी जेवण संध्याकाळी जेवण
तुली तुलीही बर म मी झोपतो
झोपू नको रे बाबा
हां मंमे झोपे आली
फोन चालू ठेवाय लागते दहा मिनिटं नवीन नवीन विषयावर बोल दाहा नवीन विषयावर बोल न नवीन विषयावर
फोन करायचा
कशावर हे काय हे सबमिट कराय लागत असते
अस
हा मग ते ते मिनटानुसार हे राहते काटिर्या राहते त्याचा काळ राहते वेळ राहते.
व्यस्त काळ आणि वेळेची मर्यादा असते.
हा आता माय मी सगळ्यात खाली आली आता आता त्या पोरी उलट्या कल्लाकरु लागल्या वरती मग मी खाली येऊन बसली पण आ पुस्तक गिस्तक नाही आणलं म्या काही सोबत आता तशी आली का आहे माहिती आहे का आता ही वही आली हा खाली आली तिकडे नाही आली इतक्यालांब इथे इथ माझ्या हॉस्टेलच्या खाली आली नाही आता त्यात हे क नये आता इतकी वही आणलेल्याण म्या आता मी याच्यावर बरोबर बरोबर एक एक एक एक लिहितो आ आता पहिल्या दिवसाच लिहून पाठवतो तुले मग ते पाय बरोबर लिहिलं का नाही लिहिलं ते अ तू आज जे लिहिलं ते पाठव मले मग मी ते लिहितो. घरी फोन केलता का नाही तो अ
बल
हो का म्या काल केलता काल केलता कालच केलता हा काय ते बाबालाच बोलली होती मी दिदीला पण बोलली होती. आता संध्याकाळी करतो नाहीतर उद्या करतो मी आपल्याला जायचं काम नाही ना जा लागते आ
ह आपल्याला सध्या जायचं काम नाही जायच जा लागला तर जा लागल मग
नाहीना कशाला बापा बिनफालतू मग
तिकडं
हा
हो मग तिकडच मला असं वाटतेय तू त्या मित्राला सांग एखांद्या झालं तर बरं
हा होते ना रे पाहतो ना दाऊ आज त्यां फोन घ्यावूचा नाही. सहा वाजेलो मग उ आता डबलते संध्याकाळी फोन करतो मी रात्री
हा हा, काय बप्पा? नाही बसली मी इथं बोलायला लागली.
अन वही?
वही वरी ठेवली म्या, नाही हा हे दहाच अ हे येत ना माझ्याकडं. एवढं, हा एवढ दिल करून सबमिट केल.
हा मग आता झाले पाच मिनटं, बाबो पाच मिनिटं झाले पण? एवढे फास्ट काहून व्हाय लागले रे?
ते फास्ट फास्ट होतायत.
एवढे फास्ट पाहिजेत ना यार, मला वाटल एखांदा महिना, मला वाटलं एखांदा महिना व्हावं लागत होत आता.
एखांदा मिळत नाही फक्त, ते हे थोडीच आहे, आपल्या बाटल्या का व्हायला लागल्या पाण्याच्या?
पाण्याच्या बाटल्या?
पाण्याच्या बाटल्या पाहिल्या नाही का तू? हो आज याच्यावर मिशोवर खाऊन पाहायच असत ना, मोबाईल होता ना तुझ्या जवळ.
हम्म ह, इथ खाली काय नाही मॅडम न त्या पुदीना लावेले हा. मा इथं क नाय फळ नाहीत भेटत अन काहीच नाही मला आई म्हणू लागली रात्री फोनवर.
आव मंग आता तुला समजू नय का, तू गेली त्या दूध प्यायले तिकड म्हटलं होत ना तूला फळ आणय चल म्हणून.
लक्षच नाही रहात मले, जा मी गेला तर गेली की एक, एक डझन केळं आणलय की तू खात जसा आम्ही खात जातो, दोघाच प
यका, आहो आता आपण बाहेर जात होतो तिथे अलीकड कोपऱ्यावरच होते मस्त तिथं शेप आणली असती नी, हे ही आणले असते केळ.
हो ना अन फळ सस्ते रहाता सध्या.
अन तुले आकलं नाही ना, चाले दूध प्यायले.
देवा, काय सांगाव, खरंच विक असतील खुठं नाय सांगाय लागली मी माझी तब्बेत एवढी खराब व्हाय लागली क नयी म्हणू म्या चहा सोडला तरी म्या चहा पिलाच सकाळी, सकाळी नाय काल सकाळी.
बापरे
सकाळी नाही पिला, काल सकाळी नाही का पिला तूझ्या सोबत?
सकाळी नाही पिला?
नाही.
अं काल सकाळी अं नाही पिला, पोहे खाले पोहे खाल्ले.
नाही, साहिल दादासोबत संध्याकाळी.
तू चहा पीला?
तू आ साहिलदादा सोबत नाही का पिला र बाहेर?
नाही, म्या पिला अन तुवा नाही पिला?
पिलता ना मी, तू, साहिलदादा तिकड कॉलेजले. नाही तुम्हाला प्यायच न्हता, मी असं काय माहितीय हातात कप घेतला अन त्या काकू म्हणू म्हणला ना आहेत ना आहे न ताई अशा म्हणल्या न त्या काकू त्यान तू विचारलं तर. म्या सकाळी त्यायले विचारलं होत काकु दूध हाय का?, तर म्हणत नाही अन म्हणू म्ह त्या आता म्हणत कि दूध आहे असं, हम्म ते काका हा दूध पण देत जाणत करालीय त्या हा, मला असं वाटतय कशाला दिली फालतू बाकीत पैसे घालायचे, चांगलं खायचं चांगलं राहायचं हां मिळाल, काका काय कराल लई तब्येत खराब होते म्हटलं चहान
खरंच तुझी तब्येत लई खराब काहून बरं.
काय माहित बाई. मी का तुले काय वाटतं बरं, काय आहे बरं या. कॉलेजच असं जरा जास्तच हे वाटालय का तुले शिस्तबद्ध वाटालं का सगळं.
काय नाही वो, आपण बरोबर रायचं आपण डिसिप्लिन फॉलो करायचा जरा, आता रिकामे धंदे बंद करायचे.
रिकामं धंदे कोण करते री येरी, आपण काय करतो
नाही तेच म्हटलं जरा आता अभ्यास गिभ्यासकडे लक्ष द्याव.
करत फक्त मध्ये एकच टेन्शन टाकलं आपण त्या समजा आपल्या त्या हॉस्टेलवर गेल्यावर तिथून यायली इथं आणि इथून जायल तिथं अशी आपली ताना, तान नाही झाली पाहिजे.
ह फक्त आपली कॉलेजले चारच दिवस यायाचंन दोन दिवस हे फक्त, दोन दिवस फिल्ड वर आपल्याकडेच येते. आपल्या कॉलेज सावेडी सगळ्यात जास्त हाय त्याची. हॅलो
अ हो माय ते सगळं तु खरं बिचारी, हॅलो. हा
हा म्हटलं सगळीकडच सगळ तेन
मी काय बोलाले ते पाहणा जरा आधी. हा
काय? हॅलो
अरे तुले म्हणाली, तुले म्हणाय लागले मी की आपण मॅडमने सरले जरी म्हणलं ना, की सोबत द्या म्हणून किंवा आम्ही बहीन भावा मण आस सोबत दिलं तरी पण मॅडम सर नाही म्हणतात असं म्हणणं आपल्या म आपल्यापेक्षा मोठाले करायचं.
का? नाही म्हणतात
मग का भेव वाढून द्याय लागले आपल्याली का काय त्याचं, त्याचं त्यायले माहित आपण असं विचारलं कणी कि ताई कसं आहे कसं नाही की म्हणतात, नाही, नाही, नाही, नाही होतच नाही, होतच नाही लयच भारीय, लयच भारीय असं म्हणतात.
माईचात होत रात्री हॅलो.
फक्त काय करायचं माहिती आहे का? हॅलो.
तू नेटवर्क मध्ये रहा बर आंधी
मी नेटवर्कमध्येच हो, हॅलो हॅलो.
काय करायचं, हा काय करायचं?
आता झालं ना आता आपलं बाकीच आता फक्त रिपोर्ट लिहिला की आपल्या जो सगळ्या गोष्टी झाल्या का नाही?
हो.
हो नां
आता
एवढा कॉल करतो साधा हॅलो.
हां.
हॅलो. अरे थांब म्हणटल पंधरा सेकंद राहिले. अर्धा खा अर्धाच मिनिटं राहिला. तुले साधा कॉल करतो. हो मग मी बोलाय लागलो म्हणल तीस सेकंद बोल फक्त मग तुला साधा कॉल करतो.
रेंज नाही राहत निरा काम करायच म्हणल की आवाज आवाज आवाज आवाज राहते. आधीच काम नाही होत इथ.
काय झाल?
तुमच्या हस्टेलला गरम पाणी आहे का?
हो
आमच्या हॉस्टेला काण नाही.
दहा मिनिट झाली.
होऊ दे जास्त झाले तर काय नाही.
अरे साधा कॉल कर मला आवाज काहीच येईना.
काय रे तू.
हॅलो
हा कर जा ठिव ठिव ठिव.
काऊन